आता माहितेय का. कुठल्या विषयाला म्हणताय तुम्ही.
अ ते गणित, विज्ञान आणि इंग्लिश यात तीन विषयांना महत्त्वय. म आता म्हणून मी तिला पाचवी पासून
इंग्लिशला लय महत्त्व देऊ नका तुम्हाला सांगतो. इंग्लिश हाय ना. भाषाये. ही भाषाय ना तुम्हाला सोपं सांगतो. तुम्हाला भाषा. गावाकच्या लोकांना समजत नाही त्यांना वाटत की इंग्लिश मध्ये शिकत्यात म्हणजे चांगलंय. आता कुठली पण भाषा शिकायची असली ना. तुम्हाला त्या भाषेतले आठशे शब्द आले ना. आठशे.
हम्म.
येत असले. त ती भाषा तुम्हाला समजायला लागते. आणि तुम्ही हजार ते अकराशे शब्द अजून तुमचे पाठ झाले ना. त तुम्हाला ती भाषा बोलता पण येते. आणि भाषा तुम्हाला शिकायला. कमीत कमी फक्त तीन महिने लागतात. त्यामुळं भाषेला एवढं महत्त्व द्यायचं नाही. तुम्हाला भाषा तेवढी महत्वाची नाही. तुम्ही म्हणजे दहावी झाल्यावर. आम्ही आता इंग्लिश बोलायला शिकलो. कॉलेज झाल्यावरती. कारण आमचा काही संबंध नव्हता. मला पाचवीला एबीसीडी सुरुवात झाली पहिल्यांदा.
हम्म हम्म हम्म. पाचवी पासून एबीसीडी.
हा आणि आत्ताच्या पोरांना, पहिली पासूनच बा बुके.
पहिली यु एल केजी पासूनच एबीसीडीये त्यांना. होय.
तर ते इंग्लिशचा एवढा हे नाही. मेन विषय कुठले तुमचे विज्ञान. भूगोल अ आणि
गणित.
अ गणित. हे जर तुमचं पक्क झालं ना एकदा.
हम्म.
तर ते पुढं तुम्हाला कुठं पण म्हणजे. तुम्हाला समजा स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. अ पोलीस भरतीच्या. मो हे परीक्षा असते त्या. लेखी परीक्षा असते त्या.
ह. ह.
हे डोक्यात पक्क असल ना सगळ.
हम्म.
तर ते पुढे जाऊन पण अभ्यास कमी कराय लागतो. मग तिथे तुमचं बेसिक पक्क असल, विज्ञनातल्या कन्सेप्टट. असते त्या. म्हणजे झाडांचे कलरच हिरवे का असते. किंवा झाडं कशी वाढतात. बऱ्याच गोष्टी असतात. पाऊस कसा पडतो. हे सगळं आत्ता त्यांच्या सिलेबसला जे जे असत ना. ते सगळं पक्क झालं ना.
ते स्पर्धा परीक्षेला बर पडते.
नाही स्पर्धा नाही. सगळ्याच तुमच्या. भविष्यात तुम्हाला तुम्ही इंजिनिअरिंगला गेला. इंजिनेरिंग ला हेच असंत. हे जच ऑडव्ह्स असत. आता जे सायन् असतात त्यालेच विषय पुढे पुढे वेगळे.
जनरल सायन्स. म्हणूनच कनी ते जरा तिला समजू दे. आत्तापासून पुढं काय अकरावी बारावीला काय इंग्लिश असणारे. म्हणून तिला मी ते सेम इंग्लिशला जनरल सायन्स आणि मॅथस हा विषय तिचा महत्वाचा आहे. म्हणून तिला घातलंय. दुसरं सगळ विषय तिचं मराठीतून. मराठीतूनच आहेत.
हम्म हम्म. त्यामुळे ते. म्हणून मी तुम्हाला सुरुवात एकदा सुरुवातीला विचारल तुम्ही मराठीचा का नाही विचार केला. कारण ते काय होतं.
दोन्ही आता कसं. बा अकरावी बारावी सायन्स मधन. फिजिक्स बायो परत मॅथ्स हे सगळे. इंग्लिशमधूनच असतात ना. मग ते तिला समजावं. आता म्हणजे पुढं काय असणारे. जरा जरा.
नाही तिच तिचं ठीके. सेमे तो तिला काय विष नाही. हम्म. ती मराठी च होती का पहिल्यापासून.
हो मराठीलाच आत्ता पाचवी पासून ती दोन विषयी फक्त सेमी मध्ये. सगळे विषय मराठीत हिंदी इतिहास भूगोल नागरीशास्त्र.
तुम्ही जर मोबाईल वापरत असला ना. तर तुम्ही चॅट जी पी टीला किंवा असं चॅट जी पी टी माहिती आहे ना तुम्हाला.
हो चॅट जी पी टी वर मला काय जर प्रॉब्लेम वाटला तर मी त्यांना प्रश्न विचारतो.
तर तिथंच चॅट जी पि टीला विचारा की जे मुलांचं शिक्षण असतं ना. ते मातृभाषेतन का होणं गरजेचं तर तुम्हाला ते सांगेल. कि त वैज्ञानिक आहे हे म्हणजे आता तुम्ही बाहेर गेला ना. युरोपमध्ये सगळीकडे इंग्लिश चालतं. इ पण तीथ पण फ्रें स्पेन जर्मन. सगळे त्यांच्या पोरांना मातृभाषेत शिक्षण देते म्हणजे जर्मनीत न शिकवत. हा फ्रेंचवाले फ्रेंच मधन शिकवत हा हा नाही नाही. त्या भाषेतनं शिक्षण शिकत आहेत. कारण काय होत माहिती आहे का आता तुम्ही घरात मराठी बोलता सगळे मित. मित्र मराठी बोलत आणि फक्त. तर ते शिक्षण इंग्लिशमध्ये असतं आता आपला जो मेंदू असतो ना.
हम्म!
तो वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत तो. डेव डेव्हलप होत असतो आणि मग त्या डेव्हलपिंग फेजमध्ये तुम्ही त्या मुलाचं जे शिक्षण ते आता काय करत असतं दगड बघत असतं. तर ते दगड दगड त्याला माहित असत. दगडची वस्तू बघतो आणि आपण त्याला दगड दगड म्हणलेला असत ते त्याने ऑटोमॅटिक ते शिकलेलं असतं दगड.
हम्म!
पण आता त्यात काय होतं तुम्ही इंग्लिश मिडयमला टाकलं ना त्याला स्टोन. स्टोन पाठ करायला लागतो त्या दगडासाठी
हम्म.
मग त्याची जी एनर्जी आहे ना भाषा शिकण्यात जाते जी एनर्जी त्याची शिक शिक्षनात जायला पाहिजे. भाषा शिकण्यात करत होती हा माणती मग एवढी काही गरजेची नाही त्याला सातवी आठवी नववी दहावीपर्यंत तुमला इंगलिश एवढं काही गरजेचं नसते. तुम्हाला सांग चग इंग्लिश याय लागत इंटरव्ह्यू ला दयला जॉबच्या वेळेस जाताना.
नंतर पुढं पुढं होय हो.
हम आणि ते ग यायलाच पाहिजे म्हणजे तुम्ही माग नाही राहिलं पाहिजे त्या गोष्टीसाठी.
मुलग्याला बाहेर घातलं म्हणजे कनी. तिथं आता काय व्यायला लागलंय म्हण आमच्या गावात शिक्षक कमी आहेत. स्टाफ शिक्षणाचा कमी आहे आणि मुलं
नाही नाही तु जर तुम्हाला.
म्हणजे शिक्षणाचाच प्रॉब्लेम आहे म्हणजे शिक्षक आता लक्ष. आता फोन शिक्षकांना पण फोन महत्वाचा वाटाला लागले. फोन घेऊन बसायचं. आणि ते लक्ष द्यायचं नाही मुलांच्याकड मग फुल मुलांची दंगा मस्ती चालू. तसा अभ्यास ठेवायचा आणि कुठं गावातल्या गावात आहेत म्हणून घरला दहा फेऱ्या मार. कुठं इकडं अ मुलांच्या छेडा छेडी. मारामारी कर असंच करत बसतात ते वळण मुला मुलग्याला लागू नये म्हणून मी त्याला बाहेर काढलं.
हम्म नाही नाही तुम्ही लक्ष द्या पहिल्यापासूनच शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे पोरांच्या.
होय मग ते म्हणून हे केलं आणि तर इथ अंगणवाडीला होता त्यावेळी पण तसंच करायचं मग काय करायचा घरी यायचा आणि तेवढंच कुठ यायचा दुपारचा आणि म्हणायच मम्मा मी आता झोपणार झोपला की उठला कि चार वाजता आणि परत खेळाला जायचं तिकडंन मग कुणाच्या काय असं बोलत्या तसं बोलत्या नाही ते बोलत्याया शिकून येत आणि तसंच घरात बोलायचं आणि साधं त्याला आननस सुद्धा काढता येत नव्हते त्या अंगणवाडीला गेल्याय तर घातला दोन वर्ष होता पाचवीत पाच वर्ष तर साडे तीन वर्ष म्हणजे दीड वर्ष होता इथं याला काढायला आलं नाही त्याला आणि तिथं घातल्यावर लगेच दुसऱ्या महिन्यात तो शिकला सगळ एबीसीडी अननस मुळाक्षरे सगळं शिकला तिकडें त्या सरांनी त्याला शिकवलं म्हणून घातलं तिकडं त्याला
नाही नाही चांगलाय ते आता तुमचं तशा गावातलं शिक्षण माहीत नाही आता आमच्या गावात कसंय आमच्या गावातले सरपंच बिरपंच सगळे जाऊन शाळेत मराठी शाळेत लक्ष देतेत. काही कमी जास्त पडतंय लक्ष देते बेंच मोडला तर बेंचला पैसे दे शिक्षक शिकवतेत का नाही ह्याच्यावर लक्ष देतेत
हम्म आणि कसं शिक्षकांच लक्षण नाय त्यामुळं पाचवी पासून पुढे आठवी पर्यंत शाळा आहेत तरी कणी अ मुलं मुलांना बाहेरच काढायला लागलेत पालक कारण अ ह्याचं शिक्षकांचे लक्ष नाय त्यांना ते पालकांना आता हे बी त्यामुळे ते पालक सुद्धा का विचार कराला आपली मुलं सगळी शिकावीत हे म्हणून आता वाळव्याला हिथं जिथं माझी मुलगीय तिकडं दिवस हम्म म्हणजे वेगळीच पालकांना पण वाट वाटाय लागलं की मुलं मुलांच्याकड लक्ष नाहीये. शिक्षकांच म्हणून ते बा मुलं सगळी बाहेरचं पाचवीपासून सगळीच काढाय लागल्यात तिथनं मग एवढ नव्हती. माझी मुलगी जाईत होती तवा अ अ.. वीसच पोरं त्या शाळ-बसमधुनं जाईत होतीत पाचवीला ज्यावेळी होती त्यावेळी आणि आता एकशे चाळीस पोरं बस मधून जातात त्या मोठी बस केली आता एवढी म्हणजे दोन वर्षात मुलं वाढलीत आमच्या इथंली एवढं हे झालंय ते शाळेत म्हणजे गावात शिक्षणला जास्त हेच नाही आमच्याइथ तसं लक्ष देइना झाल्यात ह हॅलो!
हम्म नाही, ते थोडसं जागरूक पण राहावं लागत आता काय होतं पालकच पण चुकत पालक आता तुम्ही आता तुम्ही सांगतो आता माझ्या मित ञानं तो ही मराठी शाळेत शिकवतो आणि त्यानं पन्नास हजार रुपये देऊन इंग्लिश मिडयमला पोराला टाकलं मग त्याला विचारलं का तर आमच्या चुल त्यांची ही सगळ्यांची पोरं गेली आणि माझं पोरंग मराठीत आलं तर ते मग तिथं गावात कसं ही इथंच राहणार असं त्यांन विचार केला आणि हा घातलं पण आता काय होतं मझ तुम्ही मराठी शाळेत घातलं की फुकट आहे म्हणून बघायला पण जात नाही. पण थोडंस लक्ष दिलं तर ते पण शिक्षक पण शिकवतात पण ते सगळंच कसं झालंय ते कोणी जात नाही मराठी शाळेकडे बघायला पण मग ते काय आले, गेले गेले नाही आले आणि ह्यांना इतकी कामं दिलीत शिक्षकांना मराठी शाळेच्या
नाय मुलगी माझी इथ होती ते एवढं नाही शिक्षण आणि जिथं आता मी घातल्या ना स्ट्रिक्ट एकदम शाळाय ती पाच अ.. बरोबर साडे दहा ला शाळेला आतून कुलूप घातलं कनी आत पण कुलूप आय गेटच्या कुलूप घातलं की साडेचार लाच ते कुलूप काढायचं एक विद्यार्थी वर्गाच्या बाहेर सुद्धा दिसाय जर दिसला तर त्याला शिक्षा करा, एवढं स्ट्रिक्ट शिक्षण हाय तिथं म्हणजे फक्त सुट्टीच्या वेळी आणि जे-जेवणाची जेवण दुपारी होय सोळा दिवस सुट्टी असत्या, लंच ब्रेक असतो त्यावेळी सुट्टी हे करायचं मुलांनी बाहेर यायच, अजिबात हे पण करायचं नाय एवढं, म्हणजे स्ट्रिक्ट हाय तिथं
हुं हुं हुं.
हा होय की घातलं मुलग्याला पण तसंच आता
तेच ते.
हा हा झालं काय?
नाही, हाय अजून एक मिनिटं बाकीय म्हणजे झालंच आता आता काय शे शेवटाकडच आलंय ते.
हा हा हा. मग ते ही करते बघ.
नाही त्यांच्याकडं लक्ष द्या थोडसं, अ आता नाही आता लय लहान आहेत पोर दिदीकडं द्या तुम्ही लक्ष, दिदी थोडीशी आहे आता हुं.
आता आले, आता यंदा सातवीला मग आठवीला एन एम एम पुढल्या वर्षी तिजि एन एम एम एस मग नववी दहावी मग ते काय हायच कि मग अकरावी बारावी मग पुढं कुट काय करायच? ते तिज ते तिच्या हेज्यावर ठरणार ते
हम् पुढची तीन वर्ष च-चांगली झाली ना, पक्-पाया पक्का झाला ना. तुमची इमारत मग ती किती पण? कशी पण? कुठं पण वळवा? हा हा
तेच ते, तीला आता इथनं पुढं ती- तीन वर्ष आहेत. ती महत्त्वाची येत. सातवी पर्यंत काय एवढं हे नसतय? कारण आठवी, नववी, दहावी महत्वाचं मेन असतय ना.
तेच तेच आणि लय आपल्या बी अपेक्षा लय टाकायच्या नाहीत, नाही तर ते अपेक्षेनेच पोरं हे होत्यात.
अं. ह अपेक्षा काय नाय? हाय तेवढं व्यवस्थित शिक्का एवढच दोघासनी पण सांगतोय, मी दुसर काय नाय? चांगलं शिकून चांगलं कारण हे वाटतंय माझ्या जे पणं माहेरचे हाएत ना, सगळे शिक-शि-शिकून अशे हे झालेत की, त्यांना बघून मला पण वाटतंय की, चूक मी पण चुकीच केल. लहान वयात लग्न केलं. लव्ह मॅरेज केलं. हे असं एकेकदा त्यामुळ, आता मला त्यांच्याकडून बघुन मी पण शिकलो असतो आणि काहीतरी झालो असतो. तर मला हे झालं असं वाटतय म्हणा. सगळी मोठमोठे डॉक्टर, इंजिनियर असे आहेत ना, माझ्या माहेरला तिकड आहेत ते मीच एकटी लव मॅरेज केला आणि हे केलं.
अरे, ह्या विषयावर आपलं झालं असतं एक लव्ह मॅरेज टॉपिक. जाऊ दे आता संपलं आता, संपलं संपलं आता बघू नंतर ठिक ए ठिक ए चालतंय हां चालते बाय बाय हो.
हं हं.
झालं ना, आपलं संपलं ना.
हा टायमिंग झालं, झालं हो झाला, कॉल शेवट. हा झाले झाले. हा बाय बाय गुड नाईट, हा हा गुड नाईट.